हॅलो हा बोला कि, काय करायलाय?
काय नाही बा.
काय नाही बसले, तुम्ही? हम्म, माझं पण आता आवरडलंय म बस मी आता फोन लावत. हा हा जेवला? हो होय जेवले. त
हॅलो.
हॅलो, हा तू जेवलीस काय?
वाजे ना.
वास देना, ये ना.
हा ताई तर
हा आता येतोय. हम
जेवण झालं?
जेवण झालं होय झालं बघ तुझं?
नाहीया आजून असून.
नाहीय अजून तुमचं नाही गं.
नाश्ता झाला.
नाश्ता झाला ह. त्या पण करत नाही डायरेक्ट जेवणच हा हा. आमच्या तं नाश्ता चहा चपाती. आमच्या सकाळच डायरेक्ट आम्ही साडे अकरा ला जेवतो.
हा हा.
ह आणि न नाश्ता केल्यावर आली परत जेवण. डब्बल होते सगळ्या.
मग.
हम्म, काय चाललंय मग?
काय नाही देऊ आता
पोरं शाळा गेल्यात?
पोर होय गेल्यात.
हा हा. आणि काय?
तू मध्ये वजन कमी करायसाठी हे करायला दिस ना डायटिंग ते.
होय कालतं के.
हा तुला ते जे एक सांगतो ते ब्ल्युटी पण आहे. आपण घरातच करू शकतोयं ते.
त्याचा म्हणजे फायदा काय त्याचा?
तेचं कि असं फॅट पण कमी होते त्यामुळं.
हा हा.
आणि आपली त्वचेला पण चांगला असते ते. केसांच्या साठी पण चांगला असते.
हा हा.
आणि ते आपल्या इथं काय फुलं असतातच सगळ्यांच्या ते गोकर्णची माहती आहेत काय तुला फुलंची ते?
तीच ना पांढरा असते मध्ये निळा असते.
हा निळं पांढरी दोन कलरची असतात गं.
हा माहिता.
हम्म ते शंकराला आवडतं ते फुलं.
हा हा तेज असं वेळ असतं वाटतं शेवगाच्या पानासारखं.
हा हा तेचं.
ह ह.
हम्म तेच आपल्या काय घरात तर लावलं तर लगेच येते. पण ते असं काय जास्त वेळ लागत नाही काय नाय.
हा हा मी माझ्या मैत्रिणीच्यात बघतं होते ते.
ह आमच्यात आहे तसलं.
हा हा.
ह्
ते ज्या फुलांचा चहा करायचा त्याच्यामुळं किने म्हण ते वजन कमी व्हायला पण मदत होत्या. आणि आपली तवचा पण चांगली राहतते इन केस पन केस पण गळत नाही मजबूत राहतत केस तर.
हा हा.
हम्म ते फुलं घ्यायचे. आपल्या वाळलेली असली तरी पण चालते ती फलं.
हा हा.
नाहीतर हो, असे ताजे असले तरी पण चालतात त्याला काही.
सीझन मध्ये त काय ताज्या असतात परत काय वाळवून ठेवल तरी चागत असेल.
चालते, आपल्याला कायम रेग्युलर आपण.. जा रअसले तर वाळगून ठेवायचे
हा हा.
ते आपण मग सकाळी उठल्या उठल्या प्यायचा. आणि संध्याकाळी पिला तरी चालत.
ह हा.
जास्त पण त्याच प्रमाण हे करायच नाही तेवढच दिवसात ना दोन कप. चांगते नाहीतरी जास्त पिलं तर कि नाही मळमळतय. उलटे आल्यासारख होतय म्हणून जास्त पण हे करायच मी त्याय
दिवसात न दोन वेळा.
दोन वेळा सकाळ संध्याकाळ. आपण तो चा पता तेच ख प्यायचा.. हम्म. ते पाणी ठेवा, एक कप पाणी ठेवायच. पाणी उकळल्यावर त्यात फुल घालायची.
हा हा, किती कागायचे काय तस काय प्रमाण नाही.
चालत तीन चार फुल घालायची
हां हां.
हा, मग ते फुलाचा रंग सगळा निळा कि नाही त्या पाण्यात उतरतोय ग अस पूर.. निळ्या कलरची असे दिसते ती पाणी.
हा हा.
त्याच्यानंतर ते गाळून घ्यायच. आणि आपल्याला गोर पाहिजे असल तर मध पण घातला तर चालतोय त्यात. नको असला तर कायच, ते तर म्हणजे तसच पिऊ वाटत नाही नाही.
चहा पावडर तेन ऍड करायची नाही.
काय नाही काय नाही फक्त पाण्या फल घालायची. आणि मध घालायच नंतर गाजून घाल्यावर मध घालायचा. आणि लिंबाचा रस, लिंबू जरास पिळायच त्यात.
ह हां.
चमचा भर लिंबूचा रस घालायचा आणि ते मॅजिक झााल्यासारख मॅजिक.. ती पण म्हणतात त्याला म्हणजे ते ब्ल्यू कलर असते कि.
हा. तेच्या मुळ. आणि काय घालायच नाही का त्यात? हॅलो आवाज येतोय काय हा आता येतोय
ते हलवायचं आणि हे प्यायचं
हा हा
जास्त आंग गरम होतय छान लागत ते पण मी थोडे दिवस तुम्ही मधी पीलता थोडे दिवस आमच्या इथं नव्हत ते त्या वेळेला फुलं मग नीरज जाऊन आणायचा कुठन तर शोधून
टेस्ट ला कसं लागतोय
असत एवढं काय असं हे लागत नाही छान लागतय
हा हा
त्यांना ते कलम मुलांना कस ते कलर बघ म्हणजे चेंज होत्याला बघायला लय आवडायचं नई
हा होय
म्हणून तो कणी जाऊन आणायच कुणाच्या तर असली तर फुलं
हा हा
आणि मग करा मम्मी चाहते त्या करकी करकी करत
ती लहान मुलांना आवड असत्या होय
ह आणि मग ते कलर चेंज झाला की त्यासणी आनंद व्हायचा केवढा
हम्म ते लिंबाच्या पानांचा पण छान लागतोय
होय मु कसा
लिंबूच्या लिंबूची पानं घ्यायची
ह ह
आणि ती जरा चेसल्या वानी कुठल्या वाणी करायची आणि चहात टाकायची
हम्म
बाकी सगळं चहा पावडर त्यांन घालायचं गवती चहा आपण टाक त्यन त्या जागी लीबुंची पानं टाकायची
हम म ते पण पीऊन बघ तू फरक पडतो आणि असं एनर्जेटिक वाटतंय ग अस दिवस बर असं कण
आता इथ हायच मैत्रिणीच माझा आणतो नंतर आम्ही ट्राय करतो
ह आणि म्हणजे असं छान वाटतंय पिल्यावर आणि आपल्या शरीरातलं काय म्हणजे हे घाण अस
हा हा
जे अस्त ते जातय सगळे निगुनच हम्म डिटॉक सुथिन शरीराते
हा हा
चांगलं आहे ते थोडे दिवस मी पण हे केलं ट्राय केलं आता ते नाही आता आता आणि चालू करा म्हणालो आता आता आमच इथ फुलं आल्यात होय पांढरी लागत्यात सगळं भरपूर खरं ती जास्त लागण झाल्यात ना फुल
ती लहान असतात नई छोटी छोटी
ह आणि आमच्या इथ शेजारी एक होत झाड त्यांनी घर बांधताना ते पण काढलं मग मी आता लावय खरं वेल आलाय मोठा खरं अजून त्याला फुल नाई यायला पांढरीे आल्यात खर ब्ल्यू कलरची. होय आता पावसाळ भरपूर येत्यात त्याला आता श्रावणत. कस त्याला देवाला ते महादेवाला घालतात नाई ते. महादेवलालाय आवडते ते फुल.
हा हा.
हम्म गोकर्ण अस म्हणतात अपराजिता म्हणतात त्याला.
त्याचा काय थापा लावा लागतो का.
नाही नाही बी असते तेच.
हा हा.
ते ब लागत.
ते बी काय फुलांमध्येच असेल.
ये तर पेलाभी या.
हा हा.
शेंगा येतात त्याला मग ते ला. आता तिथंच पडवून पडून आता भरपूर झाड झाले आहेत ति. प्रत्येक उगवल्यात असते प्रत्येक झाडाला आहेत. हम्म.
म मग.
ती तू चांगलं असते शरीरासाठी त.
त टक.
आपण तो ह्याचा दुध आता पिण्यापेक्षा हा म्हणजे आरोग्यासाठी आपल्या चांगला.
दुधाचा चहाान फॅट वाढतय.
हा ह्याच्यात कसं फॅट कमी करणार हे असतात.
हम.
कटक असतात. त्यामु हे म्हणजे त्यामु वजन वाढतच नाही म्ह असं जास्त. हट वाढत नाही त्यामुळे आपोआप वज कमी होते.
आता नंतर चार वाजता करून.
हम्म काय नाही फक्त पाण्यातत फुलं घालायची उकळायचं गाळून घ्यायचं. आणि लिंबूचा रस घालायचा थोडासा.
हा हा.
पाहिजे असल्या तर मध घालायचा. आपल्याला गोड पाहिजे हम् मी काय मदतेन घालत पाे त.
हा हा.
तू करून हम. तेच मध म लाल पीस नाही मी. भात खात नाही हे खात नाही म्हणून म्हटलं तुला सांगूया.
खातोय की तेवढंच मधी कमी एकदा कमी झालं क नाही मग काय पाळत नाही.
हम्म. मग हे कसं काय खाल्लं तरी पण एवढं काय हे होत नाही आपल्या.
तेसं भात खायलाशिवा एक एकदा पोट भरले होत नाही म्हणून थोडा थोडा खातो पूर्णच. त्या बंद नाही करत. ते क शेवत काातून. दोन घजता असना पाहिजे.
हम् चालतय. ठेवू काय मग?
हा हा ठेवा.
हम्.